च लागत नव्हता का
लागण नाही माझं तीच कॉल कम्प्लीट झाली ती लागन नाही आ
नाही का
अ
ह् मजा लागल का घेतलं ग गताब ब
ह
परबने हा हा का गोयाशी ले का
हा
ह हम् त्या बाठण क अस म तरी व
नाही आता तो पुरा ला
तेहाात का
हा ना हातच
गरीजक ना ह आवत येश ला बंद म मल विजय नंबर देणे म्हण मला हे क लाग त्यावशी मी पोली बँकेत घऊन गेले आचेमचे बँकेत प का फ फोन फेकला आणला ते डिस्प्लेस गेला
वर जाम
ह त्याला दोन दोन तीन दिवसां सुधरू नांद
हा
हा मग आता मला म्हलं तारीख संांपली तू म्हण त शेवटचा दिवस आता
मी नव्हत पाहिलं सकाळी मच पाहिलं मी पंवीस तारखेपर्यंत कराव
हा का मग काय माहिती पहिले द कॉलमधली चारच वईले त्यातलेच बाकी
लावून घ्यायचं दोन तीन दिवस आहे ना अजून मग
तुम म यादी पाठटे देन मला यादी बाटे लस तुही
र पाठी तुम्ही कालना दाख ना जाल होते नाही आता काय ऐका ना डबल डबल टिल टिपली लागे ना प पाच पाच मिनटची तरीरल आ
हो का
हा ड रुपये लावाचं काही रुपयल ते लावावचं काही
हम्म
ते मलला लाव दोनदा तीन लाे तम दाखवावऊ जाईल तुमला तीसवावली दहा झाली काहीी दाखवाली
बापरे
तीस कॉलच आहे ते. लिस्ट पाठवून दिली. जी लावली ना पण बाहेरच्या कंमप्लेट होऊन झाली राहिले तर त्याच्यावर त्या फोन वर लागत नाही ती आता. दहा वर्जणी लावली होती.
बाय कंप्लीट व्हयल असतील समोरची याच्यात मग लागत नाही का?
नाही तिथ समोर कंप्लीट असली मग नाही लागत. ती आधीच सांगूत यांची कंप्लीट झालेली आहे म्हणुन. कॉल नाही जात त्यांना.
हम्म हम्म तुमची आज झाली का पूर्ण.
मय खालचीतले चार राहिले ना अजून. पण त्याच्यामध्ये लागत नाही ते. मग दोन टाक्स होते ना. वरच्या मधले तीन कॉल झाले. खाल्ल्याचे ते आठ तीस होते ते खालचे ते अठ्ठावीस आहे. तस चोवीस झाले चार राहिले अजून.
म्हणजे कॉल पूर्ण आली नंतर पु पुढला टास्क खाल कि त्या मागला.
काय म्हणल्या
म्हणली पूर्ण झाल्याच्या नंतर म दुसरे येतात मग म्हणल आणखीन.
हा पूर्ण झाल्यानंतर दुसरे येता ना.
हे कॉलच पूर्ण झाल्यावर.
नाही मला पहिलेच आलेले आहे. पहिले मी पूर्ण करेलहेत त्याचे टॅक्स. चार आलेले आहे. आणखी पूर्ण नव्हते झाले तरी बी येयेल आहे मला पहिले ते पूर्ण केल मी.
पहिले येयल होते तूम्हाले हे.
टॅक्स म्हणजे फोनचे आले. त्याच कंमप्लीट इनकंम्प्लीट होत त्याच्यानंतर रिफ्रेश केले जला मला ते आले दुसरे आणखीन ते आले. दुसरे प्रश्न उत्तराचे आले होते. ते कंप्लीट करेल आहे मी.
प्रश्न कंप्लेट झायली का?
हा ते कंप्लीट केरेल होत. हे राहिल होत ना. कम्प्लेट मसेज येयेल होते कम्लेट करा म्हणून. मग याला आणखी डबल मी कॉल चालू के
हो का
तुम्हाला दुसर नाही येईल का कॉलच पाहिले. तुम्ही रिफ्रेश नसेल केल म्हणून नसल आल.
ते आलेच नाही. रिफ्रेशचे अजून आलेच नाही ते काही. लेखी येतात ते नंतर
रिफ्रेश कराय लागत त्याला. अपडेट कराय लागत. रिफ्रेश करा लागत.
दि येतो का शब्द खाली रिफ्रेश करा.
त्या रेषा तीन रेषा त्याला टच कराव लागत. शब्द राहतो रिफ्रेश करा.
बर मी आज तिकडे पाणी भरयले येईल चार वाजता तेव्हा फोन घेऊन येईन मी.
हा पाणी नाही म्हणताय चारला ना.
हा पाणी दे ना.
हम्म हम्म पोरां सुट्टी आहे शाळा सु ती गांगापुरची पोरायची आपल्या गावातली पोर सुटली बाई.
नाही गुरुकुलचे नाही आले ना अजून.
आपली गावातली काऊन सुट्टी दिली काऊन.
ट्रेनिंग असेल काहीतरी
ते कोणा अटक केलं म्हणते नाही का?
काय ते
ते काय अटक नै केलेली आली की, म्हणते कोणा ते पण शेतकरी होता तेव काय करत होतेस. अस काही तरी
आपल गाव?
नाही, इकुडं झाली गं, तिकड मोर्चा काढल्यात, म्हणून आम्हा सुट्टी दिली मी.
अरे देवा!
हा. तुम्हा
मलं म्याले माले
हम्म. बाई काल ते किती तोडलं ओ त्या कुत्र्यानं पोराला. तुम्हीन पाहायलं
अगं, ये ते ग्रुपवर पाहिलंत हो का? हे लयं करताय.
हा, बाई किती चार वर्षांचं पोरग होत,
आता.
आम्हांला ते.
हा बाई हं.
ऐकायला येत काय?
त्यांचं काय काय चालूचे बाई.
हम्म. काव ग्राम संघाची मिटिंग झालीच नाही. या आठ तारखेला, ग्राम संघाची मिटिंग झालीच नाही म्हणले या आठ तारखेला.
मी हाकल, ती करलं. घरातले गरम गरम चटणी.
तिकडें जाल
आमच्याने स मीटिंगच्या ग्रुपवर टाकलं होत.
हम्म
तेव्हा कोणतरी हम्म, हेेत आहे तो अग विषय.
हम्म.
कशे घ्यायचे ते.
नाही. काय म्हणूरायले?
हा ना ती आंटी आंटी म्हणली, मग म्ह नंतर काही.
नाही मालुम मला.
बँक एजंट पाहावं लागेल आता. आमचे तारीख मा भेत हम्म
हम.
साठ हजार रुपये राहतो. साठ हजार सांगाचे.
आं
सात हजार भेटत्या का?
हा पहिले सारखं नाही.
काण घयच्या का ते येत बी नाही नोकऱां सांगून मिटिंग देत नाहीो आपण जात त्यांच्या चार बाार त्यांचे दारा
कुठे नाही करण तुमला कर नाही मग परत याे तुम्हालाच कर नाही तच्या एकगव
अ इ तामच मत पण मला पाहाला मला राईल तेच घरीच काही वाटले नाही
हम् हम्
त
हम्म
ह नंतर म एकण गलात ग्रम स गलात चे काडीलागत
अ, पुढे ट्रान्सफर कला बी भरला बी, ट्रान्सफर कला बी, त्या आता एक स्या ट्रान्सफर करून देणे असं,
बँकेत ट्रान्सफर करायला आवडतो.
मग, पुण्या ग्रामसंघाात रातो ट्रान्सफर कराला लागऽ
मग त्याच्यावरून काय आसतो मग आपल्या खात्री तेऽ
नाही, हे कोणतीकडे टाका लागतो, पुणा तुम्हीऽ तुमचं खात्या राहिले, तुम्हाला पुन काढून द्याय लाग त्या, पुन मग दर तुम्ही भरणार, करश ना दर्मन्यालाऽ
हं,
आता डबल पुण मग तुमच्या खात्या टाकून डबलग तुमच्या घटा चेक द्याला लागतो ट्रानसफर कर लागऽ
म्हणजे मी असा, आमच्या गटावर तस ना भरला होतो, आमच्या गटपरऽ
बरून डबल चेक द्वारे पैचे आपल्याला लिऊन द्याला पायजेल, खात्यावर टाकायला लागलं. पहील्या सारक
हम,
सगळे पैसे कटीराय लागात, ग्राम संघातचे बिघा तुमच्या खात्या टाकाय लागते.
हा बऽ
हा,
पहि म आ ते ललीचरू काय म्हतेे, काही नाही.
हा हा,
आठ मिनट झाली आणि, दोन मिनटं राहिली.
हा का,
हम्म, मी अस येस्तेस् लावान होती मझ्या, तर मग तीन चार ला लाव म्हऽ पोरी दुपारात फोन पोडला, इचवर नका ते फोन तिे, पायात काच घुसली मऽ बा घ तीथे पहचचे
अरे रेऽ
लगेच गरम पयाला काचा काच क त्याचेऽ
तेेडि लाेलोत गलाऽ
हहा,
लावलेलं काही, लाववेल.
गऽ बाई मग सगळं, लाग कवर वरून, त्याचा पूण डिस्प्ले असऽ तुकडी तुकडी लादी तीऽ
पण मग सुधारला बरं ना!
हा सुधारला, त्याच पहि जायला होत नॉर्मल डिस्प्ले.
हा का?
हम्म!
एकदा खराब झालेला सुधरत नाही लवकर.
हा! हम! लागली ग आरम फोंन बाएर रडाय लागली.
ते जवळ फोन नका द्यायचो आता.
हा बई. ती ना सवय लागली त्या फोनची.
हम!
टाकणार लगेच. हम्म! हाता कॉल ठेवला सबमिट करून मग त्याला?
हाव.
हां का? हम.
संमिट म्हणजे ते आपो-आप मार्क येऊन जातील.
हां पिवळी पट्टी होतीका नाही, खाली सेकंद येते ना.
हा!
मै पहिल दोन तीन कॉल लयी झिरो होयेल ती.
ते झिरोकडे आता तुब डबलकॉल कर नाही, म्हते झिरोधरीत
अं
टवल कॉल करनार की दिवा
जपले का नाही?
हा पडले होते.
हां! हां ठ्या म्हगंजोपा.
हां, हांव.
हंम! लगायना दस किलो मीठ. जर ते बिघडणं होते,